आवाज येतोय? हाआ
हं हं
बाकी मंग कशी चालुए तुमच्या पोऱाची शाळा? आज भाजी मटकी. काय खाल्ली? अं
आम्ही काल्ड
तुम्ही काय हाव का? आमच्या पण दोन दोन भाज्या होत्या ना कारण की, पोरांनच्या टिफिनला पण कोरडी आणि आम्हाला पण हा
मुलांना वेगळी करा लागत्ती
डबल डबल भाज्या होत्या दररोज.
हम् बारीच्या जीवाचं तेजए, खाय खाणं थोडं फार,
असाचए हा, त्यात असंय हे म्हणतात माझ्या आवडीचं हे ते म्हणतं माझ्या आवडीचं तुम्ही सांगा, प्रत्येक एहह एका दिवसासाठीच हावडतं देता येतं का? सगळ माझचए, क्याराटचं चालूज होतं, हं
नको कोणाला पचाला कोणला तींन
पचाल्या नाई लागत, कोल्डच लागत्या पण मग याचं म्हणनं आम्हाला ते आवडते त्याचं म्हणनं आम्हाला ते आवडते
हम्म, नाही आमच्या घरीऐ का क तसंच
आन तुमचं कस एकच समजा आमचे कशे तीनए. त तीनए त हे म्हंता मला हे नाही आवडत, ते म्हंता हे नाही आवडत.
म्हणजे जॉईंट फॅमिलीबद्दल जस्त
त्याच्यामु येकाचं जरी आवडे केलं ना की त दोन लगेच वाळल्या. त्या म्हणत्या, हा, पन त्यांच्याच आवडी रत्या आमच्या आवडीच करीत नाहीत त्याला जे लागत तेच करत्या, असं होऊन जातं लगेच.
हा असं
हाआ
बुधवार झाल्याच्या नंतर समजा दोन तीन दिवस टीक ऱ्हातं नंतर मग परत दोन तीन दिवस असा ताण येतो बगा काय करा काय करा?
हम्म.
बाकी मग काय चालूए आणखीन?
बोला आरामच येता
तुमचे पाणी फाउंडेशनचे निम्मीचे फोटो आन ते बाकी असल? अम्
आता सत हे पाणी फाऊंडेशनचे निम्मीचे फोटो बाकी असेल म्हनलं.
हा, हा हा पाकिजेन. कि ना सगळ्याजणी लागत होत्या त्याला, मंग हे पंढरपूरला जायला
हा आता भरपूर जणी पंढरपूरला आहा आणि मध्ये आता उघडं नाहीये समजा आता काढले असते तर.
हा आता हे उघडलं का पंधरा ऑगस्ट पर्यंत कंप्लीट करायचेत हे.
हा का
तेच बाकी खरंय
तेच ना काय नाही एक एक म्हणजे एक एक दिवस जर केलं ना सगळ्याचं होऊन जाईल ऍडजेस. पण मग ते सगळे सारखेच पाहिजे.
पंधरा ऑगस्ट पर्यंतच कंप्लीट करून घ्यायची नंतर त्याची तारीख संपणार आहे.
मग पुढं समजा नंतर दुसरे काम राहील बाबा हे निम्मे चिंदे ते काम राहणार नाही.
हा जे पूर्ण जेवढे करायचे काय ते एस ओ पीर जे खाल्ला खाल्लाय त्याच्या मध्ये.
ते सगळे पंधरा बा तारखेपर्यंतच करायचे का.
हा मग ते नंतरची प्रोसेस रे समजा आता हे पंधरा ऑगस्ट पर्यंतची सगळी प्रोसेस तुम्हाला आताच‌ कम् पेट करायची ब
हा हे सगळी
हा काय
हम्म बाकी तुमाचं चालू राहील समजा
हा मग बाकीचं समजा नंतर चालूच राहील.
हम्म तेंचा मंग अ त्याचं असं प्रोसिजर आहे ना.
हा मग समजा ते येईन टार्गेट असेल ना बाबा त्याचं का बाबा हे हे काम ह्या ह्या या तारखेपर्यंत झाले पाहिजेल. मग नंतर पुढचं काम पुढं.
हम् हम्
काय बोललं ते बी कळत नाही.
आसेच कॉल करून माझे दोन दोन तीन तीन दिवस
तेच ना मंग पाच पाच नाही काही तर पाच त्यांनी दहा सांगितलेलं आपण पाच तर करतो ना मंग. पाच पाच मिनिटं बोलले काही बोललं ते. कळत नाही टायमिंग लवकर जात नाही ना‌ आसं आपण आसं बोलायला गेलो तर दहा मिनिट इझिली होऊन जात्यात.
हा तेच तेच आहे ना मग हम्म‌
तेच म्हणलं
बाकीचे झाले काय कम्प्लीट.
हा भरपूर जणांचे झाले काहींना ते टास्क आलेच नाही आणखी कारण की ना ते नेटवर्क इश्यू आहे ना तर काहींना आलेच नाही.
हा तसं झालं ना हा मला ही दोघी तिघी आमची
हा आणि शक्यतो जवळपास सगळ्यांचे झाले कारण की आज लास्ट तारीख आहे.
आजची का
हा
हम्म हम्म
हम्म अन मग अ हा आज लास्ट डे मग नंतर पुढचे टास्क येणार आहे बाबा सगळ्यांना सोबतच
हो का
हा काही काही ना आलेले आहे बहुतेक पुढचे तास ज्यांचे फोनचे कमप्लीट झाले का त्यांचे तुम्हाला आले का पुढचे तास?
नाही नाही मला नाही आले आणखी.
नाही तर येणार आहे म्हणे. हा, बरं चालेल करते मी तु''--''
करत राहिला पाहिजे,
हा, मी करते तुम्हाला लगेच कॉल ह.
हा, ठीक हाय.
हा हा, चालेल ठेवू का मग. हो